हो.
अरे मग थोडी भाषा तरी बोलून दाखव की मला
हम्म. थोडी.
तशी भाषा बोलून दाखव की
अरे बापरे आता डायलॉग घ्यायचं बोललं तर मेन म्हणजे झालंय काय तर मी बोलते तर माझा घसाच खव खवायला लागलंय जास्त काय का माहिती म्हणजे
हम्म.
तेलकट खाल्ल्यामुळे असं व्हाय लागलंय का काय माहित
काय खाल्ल काय तू एवढं तेलकट?
मी दोन चण्या खाल्ल्यात एक जवसाची खाल्लीय आणि शेंगाची खाल्लीय शेंगाच्या चटणीमध्ये तेल जास्त टाकलेलं माझ्याकडनं चुकून
हे बाई काय खरं नाही बाबा
अरे मगापासन घसा खूपच त्रास, नाही नाही चिप्स नाही.
अच्छा म तुम्हाला डायट पण घ्यावी लागत असेल. हा. म्हणजे असं डायट पण घ्यावी लागेल ना ग आवाज चांगला राहायला पाहिजे म्हणून असं काही खात नसाल ना तुम्ही.
तस काही नाही मी सगळंच खाते पाळत काय नाही पण रियाज वगैरे असतो सुरू.
हा तेच ना मग त्याच्यासाठीच घसा व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्यामुळं ते बरेच जण दही नाही खात, असं तेलाचं काही खात नाही
हो काय काय जण पळतात पण आमचं कसं म्हणजे मला असं वाटतं की रियाज आपण रेग्युलर केला ना मग आपल्या आवाजाला काहीच होत नाही.
हा बरोबर आहे ते.
त्याच्यामध्ये आशा भोसलेंची मुलाखत मी ऐकलेली वाटते ते पण तेच बोलले. की त्याचा खाण्याचा आणि तुमच्या गळ्याचा काही संबंध नाही आहे फक्त तुम्ही लोणचं खावा, आंबट खावा काय पण खावा तुमचा रियाज नसला की घसा बसणारच. आणि रियाज असलं तर मग तुम्ही काय पण खावा.
बरोबर कारण ते आमच कस होत ते लोक तर रोज रियाज करायचे आणि खाण तर त्यांच्या फॅमिलीत सगळ्यांनाच म्हणजे व्यवस्थितच खाणार आहेत. महाराष्ट्रीयन फॅमिली ना ती. बरोबर आहे, ते लोक रोजच हे करत असतील मग तू असं काही वेळ काढतेस का रियाज करायला?
हा म्हणजे जमल तसं सकाळी किंवा कसं पण ज्या वेळेला असा फावला वेळ मिळेल त्या वेळेला करते मी
तेव्हा करतेय मग. ओके मग काय असं गाणं गातेस का?
हम्म.
अच्छा बरंय बरंय, चांगलं आहे मग मराठी हिंदी अस
कुठलं पण, नाही नाही तसं काही नाही सगळेच कारण की गायलं की रियाज होऊन जातो ना घसा आपला
हम्म हम्म हम्म मग तू गाण्याचे पण कार्यक्रम करतेस काय, का नुसतं नाटक?
नाही आता सध्याला नाटकच, गाणे म्हणजे ते असं कार्यक्रमात वगैरे भाग घेतलेला आहे पण असं स्वतःचं वगैरे नाही अजून
अच्छा कारण तसं जास्त चालतं ना गाण्यांसाठी बरेच जण बोलवतात एकच्युली ली नाटक जेव्हा नसशील करत तेव्हा ऑप्शन म्हणून पाहू शकतो.
ते कसं माहिती आहे का आता म्हणजे दोघं तिघांनी खूप विचारलं होतं कि लग्नाचे वगैरे कार्यक्रम असतात ना पण विद्यापीठ म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जातो कॉलेजमध्ये
हम्म.
मग ते सोडून कसं जातय आहेत. नाही मधनंच बोलवले कार्यक्रम घेतलो मग त्यांना सांगितलं येतो येतो ऐनवेळी जर का नाही झालं.
हम्म,
म्हणून म्हटलं आता एवढं वर्ष झालं की काय करायचं ते मग. फुल टाईम वेळ द्याल देता येत सगळ्यालाच.
बरोबर ते तर आहे पण मग तुझं आता हे किती वर्षाच असणार हे कॉलेज.
झालं हे लास्ट.
पण लास. तय अच्छ अच्छ ओके मग तुला काय पदवी मिळणार याच्यामध्ये.
ह्याच्यामध्ये एम एचच की.
अच्छा मा मास्र्स इन आर्ट ना. अरे, हा,
हॅलो ताई एक मिनटं हा.
हम्म,
नकोय नको. ह्या ते दूध आलं होतं.
आता संध्याकाळी.
हो,
अच्छा म्हणजे ते संध्याकाळ देतात जाणून.
त्यांच टायमिंगच हे अ कितीला चार साडेचार पर्यंत येतात ते.
अच्छा,
हम्म,
मग तुम्हाला संध्याकाळीच गरम करून ठेवावा लागत असेल.
हो, संध्याकाळीच.
हारे बाबा. हा कमाले बाबा हा गावाकडे मला वाटतं संध्याकाळीच येतात असं काही असतं ना तेे.
हा खूप ठिकाणी आता नऊ दहाला पण येतात काय काय.
बापरे एवढ्या लेट सगळ्यांचा नाश्ता वगैरे होऊन गेल चहा. मला वाटतं ह गावाकडे असं असतं अकरा वाजता यायचं एक जण आमच्या इथे. त्याला म्हणायचं बाबा तुझा दुधाचा चहा नक्की प्यायचा कधी अकराला आला तू तर. सकाळी चहा लागतो लोकांना उठल्या उठल्या असं. काय करायचल ज्याच त्याच पद्धत असते ती.
वेगग मग काय मग तुमचं जेवण वगैरे.
माझ आज आता गंमत झालंय माझ गॅस संपलाय. आणि त्याच्यामुळे मग आता तरी माझ्याकडे ते आहे ना राईस. कुकर आहे तर त्यात मला.
हा हा हा,
मी हे लावणार आहे खिचडी भात तुझं डाळ खिचडी लावणार आहे. त्यात सोयाबीन नाही घालणार सोयाबीन मी फ्राय करणारं. खाल्लं खाल्लं मी बनवलं त्याच्यानंतरच दिलं.
स्वयंपाक.
नाष्ट्ता केला मी आणि मला त्याच्यात चहा पण बनवता येतो. म्हणजे राईस कुकर मध्ये चहा पण बनवते मी.
यु बा इंटरनेशनल कुकर आहेै.
हा त्याच्यात सगळं बनवता येत तुम्हाला. म्हणजे त्याच्यात काय असतं भांड आहे ना मग त्याच्यामध्ये तुम्ही उकळ उकळू शकताय ना डाळ पण बनवू शकते त्याच्यात भात बनवू शकते. म्हणजे मी वापरते सगळ्यासाठी मी तर त्याच्यात मस्त आ- मसाला भात खिचडी भात ते सगळं बनवू शकतय पोहे बनवू शकतो. काय पण म्हणजे कारण त्यात फक्त तुम्हाला तेल टाकायचंय थोडं हलवायचं. फोडणी देऊन बाकी भाज्या बिज्या काय ते टाकायचंय असं. फक्त चपाती नाही करू शकत त्यात
हम् हम हम
नसय पण आजकाल- पण माझ्याकडे हे पण आहे ना ओटीजी पण आहे तर मग मी जर दुसरं. काही असं ब्रेड वगैरे काही आणलं तर ते त्याच्यात हे करून मी करू शकते असं काय नाही. ऑमलेट वगैरे पण बनवू शकते त्याच्यामध्ये. राईस कुकरचे उपयोग मला विचारून घे तूम्ही इतके यूज केलेत ना त्याचे कि बस.
अरे बापरे चांगलं आहे.
मी केक साठीच त्याचा वापर केलाय ढोकळा त्यात बनवते. मी इडली पण त्याच्यात बनवते एका ताटामध्ये इडलीच हे- त्याच्यात पण एक मोठी इडली बनवते असं करते. त्यामुळे गॅस सिलेंडर नसत. असेल तरी माझ काही नाही माझ काही प्रॉब्लेम नाही मी बनू शकते तरी पण. तर आता तेच मी काढून ठेवलंय आता लावणारत मग त्याच त्याच ते शिजत राहिल मग होऊन जाईल म्हणूनच काय टेन्शन नाही. तसं सगळं चालू आहे प्रयोग आमचे.
हं ह
त्यामुळे जेवण आता थोडं उशिराच माझं बाकी काही नाही. मी तेच म्हणते आज पण इथे खूप पाऊस आहे आमची इथे तुमचे इथे नाही ना पाऊस बिलकुल.
पूर्ण ऊन पडलंय आज सकाळपासन.
आमचे इथे पडायला पाहिजे पण आता असं वैतागलोय ना वातावरणाला. काय नुसता अंधार. नुसतं वारं आणि पाऊस आणि थंड एकदम थंड झालंय असं. त्याच्यामध्ये काय तुम्ही जास्त करू शकत नाही अशा वातावरणात.
नाही म्हणजे तिकडं अजून सुरूच आहे पाऊस.
पाऊस सुरूच आहे थांबला नाही बिलकुल.
अरे बापरे
उलट मेसेज आला असा की अजून जास्त पडणारे पाऊस. नागरिकांनी सतर्क राहावं असं.
अरे बापरे ते नाशिक कडे पूर वगैरे आलाय हे समजलं. पण पुण्याच एवढं माहित नव्हत मला.
नाही चालूच आहे पुण्यात पण थांबला नाहीये पाऊस कंटिन्युअच आहे. आणि आज मला वाटतं सकाळी थोडी उघड दिली पावसाने नाही तर चालूच होता जोरात. आणि आता जे सुरू झालंय दुपारपासून चालूच आहे उलट आत्ता पण पडतोच आहे पाऊस. ह काय पडतोच तर त्यामुळे असं सगळं वातावरण. मग.
ते असत तर इथं पण पाऊस सुरू झाला आपल्या इथं की आप आपल्या घराकडं पडतो पाच दहा मिनटाच्या पुढं अंतरावर गेलं की तिथं पूर्ण म्हणजे कोरड, आणि, परत परत पाऊस परत कोरडा म्हणजे काय आहे ये? का ह्याच्यामध्ये पडताय काय चेष्टा करताय पाऊस तेच कळत नाही.
हम्म पाऊस चेष्टाच करतोय काय नीट पडतच नाहीये? जिथं नाही तिथं पडत त्या पुण्यात जायच्या संख्या झाल्यात काय फायदा न पडून?
हो.
हे ना, पण काय करायचं आता, काही ना काही काही ना काही ना काही प्रॉब्लेमच ये चालूच, हम, हम्म, म. बाकी काय म्हणते आजचा दिवस काय निवांत चाललाय म तुझ तर?
निवांत हो फोन वगैरे चाललेत. काम वगैरे चाललेत सगळच. नाही नाही, फोन कॉलिंग.
कॉलिंग चालू होत अच्छा अच्छा बिझी येतेस माझं पण तेच आता मला पण काम करायच. पण मी पण आता चार वाजा न तरच करेल म्हटलं होतं, म आता तू कधी फ्री असणार म म्हंटल तर तुला कॉल करून घ्यावा? मग बाकीच्यांना आता हळूहळू म मी करेल ते पुढचे दोन-तीन दिवस थोडं बिझी राहणार त्यातच म आता. दुसर त काय मी करत नाहीये. आणि पावसामुळे कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे आता काय घरातच. ते लाईट आता जाऊ न म्हणजे झाल बाकी की काय नाही.
नाही नाही जाणार जास्त पाऊस पडला तर जाते ना?
अच्छा दोनच मिनिट हा.
हम्म.
तुला आवाज येतोय माझा, अच्छा. कारण मध्ये तुला असं ह्याचा आवाज येतोय का कशाचा डिस्टर्ब व्हायचा?
नाही नाही व्हायब्रेट, झाला आता‌.
आवाज येत होता का काही डिस्टर्बन्स?
नाही नाही डिस्टर्बन्स नाही फक्त व्हायब्रेट, आवाज येत
व्हायब्रेंट येत होता ना हा, ते मधे मधे होतोय तस. तर काय नाही म आता काय संध्याकाळचं काय बेत?
आगं तेच राहिलेले थोडे कामं करते.
हम्म, चालेल चालेल, नाही बोलूयात आपण. परत बोलूयात आता मला आता सारखा कॉल येतो एक तर मला घ्यावा लागेल मग बोलू परत.
हो हो हो चालतय चा हो हो, हो बाय.